माझा तिसरा आहे हा आता.
अन तुवा?
तिसरा तिसरा.
नाही व तीन त कॉल होऊन गेले आपले.
मी तिसरा तीन म्हणजे मी तीन केले ना आता हां तुम्ही तुम्ही किती केले?
मी काय?
तुम्ही तुम्ही तीन केले वाटतेय?
दोन केले कि काय लक्ष नाई बिचारे.
नाही का किती होते समजा अगोदर?
अ ते होते चोवीस.
हा ओके आता पाच पाहिजं मग हा माझं तिसरं आहे म्हणजे आपले
जसं म्हटलं आपलं हे पाच झाले की सहा अशी म्हणू राहिली.
आता आपले सहा होतीलस ना समजा कारण की, मलाच त ईकूण तीन झाले.
हाव.
तुमच्या इकडून झाले असतीन समजा दोन तीन.
झाले झाले एकपरी हाव.
हम्म साहा झाले ना आपले सहा समजा आता हा शेवटचाच आहे हम्म. आली काय मग ते नवरदेव नवरीच्या घरचे घरी?
काय?
नवरी झाली का? म्हटलं सार.
हो बाप्पा मगाशीस.
हाव काय?
हम्
काय नाही लढली की नाहीत
मग अशी ते फटाक्याचा आवाज आलत की तेव्हाच
मध्ये घरी झाली का सार
हो घरी इ थलती ना
मला वाटलं मला वाटलं बरं आली ते वाटलं
नाही आली होती गाडी इथं फटाके फुटले दपारी
ह म कोण
नाही नाही ते घुरून करत असतील क येशी समज नाही
हा हम्म
बोलायला खूप होती ते ृतिका
हा ममा
बरोबर बरोबर करते
हम्म पहिल्यांपासूनच
हम्म
सळ क ते राहगला
म
ह् माझ्यापेक्षा मोठी असम तर एका वर्षाला
हा काय
हम्म
हम्म क्लास लावल मी नाही तपठली एम पी सी जी
हा काथो राजे संभाजी मध्ये का
हा
राजे संबाजी खारवळे सरची
त्यामही कोणा लाल तम येन जा घरी ते
हा ओके लावलेच ते म आता सांगायल का होते काही ना काही
आं
सांगेल होते नानाक चालू आहे म्हणून
हो हो तेच ना मग
हम्म चांगला आहे तिचा रिझल्ट पण
मु काय म्हटलं
ह
ह हच तडला कोळगले
चाला का
हा
काय मग तेिती आगरच नापय तेले ते एवढे येतताातो
हो ना
ते ज हो गोड आणतात त दाखण्याचा हो मलम देते डॉक्टर जेवाच्या आधी लागयचा
तेचते तेचते आहे ना मी तर पहिले जात जो मी आता क जात नसतो तीन दिवस तीन चार दिवस समजा नाही तीन चार दिवस तसाही प्रॉब्लेम होतेस तो तीन चार दिवस तीन चार दिवस मग
प्रॉब्लेम
हा तेच ना पनी पेले की रुत्य जस त्याले.
हा हा ते तसेच करतात पाणी पिलं की वृत्य आणतात.
हा लयच होते ना म्हणजे म असं बोलू येत मी ना
मला ते पूर्ण तो
जीपीले आले की त्या लच भरी जाते. जीपीला आले की बोलता येत नाही.
हम्म, मला आतच ना पलंतपासून येतातच लहान पणा पासूनच
हाव काय, निकिताल येतात बी अशी निकिताल हे लानले
हा ओके.
लयच त्रास होते तोडाले, फोड होते.
आता आ आली नाही का इतक्या?
हम
तुमची बहीण आली नाही का इतक्यात आता लग्ना आले
आता लग्नात आली होती अधिक महिन्यात आली होती जास्त दिवस नाही राहीली.
हा ओके आता रायतच नाहीेत नाही ड्युटीवाले असले की,
नाही ते रायनं होतही नाही ना ते जमतच नाही ते
हम्म मग तुमच्या घरी आता एका वर्षी एक लग्न दोन वर्ष दोन लग्न होते ना?
हा
तिचं झालं तुमच्या बहिणीचा तुमच्या
हो आदल्या वर्षी त्याच झालं मग आता म दादाचं झालं- एका मां
तुमच्यावि विषयी मोठ्या आहेत का ह मामा.
हा मोठा आहे.
हा तुमच्यापेक्षा,
हम्, हो माझ्यापेक्षा मोठा आहे. हा सगळ्यात मोठी माझी ताई आहे ते नांदुराला दिेलंती मुग नांदूर दोन नंबर माझा भाऊ आहे हा लोखम झाला हा
हो काय,
आणि तीन नंबर मी आहे, आणि चार नंबर निकून पाच नंबर तू आकाश आहे. सगळ्यात भा
हम्म मला वाटत तुमच्यापेक्षा लहानचक मामा
नाही नाही मोठं आहे.
हम्म, त्याची एल एल पी तर मग लय वर्ष झाली तीन झाली समजा
हा मग तेची प्रॅक्टिस चालू आहेत ना.
हो काय, आता समजा लागलेच.
आता नाही फातेसरांजवळ असते तो,
हाव काय,
पेपर सुरू झा आहे ना,
हम्म त्याच इला चालते ना म त्याची फीसते किती आहे समजा कॉलेजची,
त्याचं काय म्हणतात ते कॉल मस्त पहिले लक्षात ठेवाव लागतात.
हा नाही ते कात ते शिक्षणातच ते आहे ना कोण
ह शिक्षण ते आहे ना?
हम्म सेमिस्टर काढण मग हे समजा बाकीच, एल. एल. केलेले आहे म,
एल एल बी आहे एल एम एल एल एम आहे
हा ओके मग समजा चांगलंच आहे ह हम्म
बरं झाले बी पण
हा
म
हा करा तुम्ही कर
हा